हा बोलकी
काय करायलायस
काय नाही बसलोय बघ तू काय करतोय?
काय नाय जेवलो आत्ता मग काय मला कॉल केला.
हम्म हम्
फिरायला कुठे गेलतास?
मी
ती मध्ये पोस्ट केल्यास इंस्टाला त्या
हा ते व्हय ते हॉटेल आहे इकडे एक तिकडे गेलतो
हा हा
हम्म ते काय झालतं कॉलेज हाय चालू हाय काय एक्स्टर्नल घेतले करून जातोय एक दोन तीन दिवस
आणि क्लास
क्लास असतोय दरोज संध्याकाळी संध्याकाळी येतोय एक साडेनऊ दहा पर्यंत घरी असतोय
मावशी तेन जेवली काय?
मावशी हाय जेवली ती मी आता आलतो इकडे खाली जरा राऊंड मारायला जेऊन झालं ते... परत जायचं थोड्या वेळाने वर बसायचं आभासाला मग
हम्म हम्म... मग कधी येणार हेस इकडं?
मी आता बघू.... दिवाळीला सुट्टी दिली... क्लासला तर येऊन जाईल नाही तर मग... डायरेक्ट आता बारावी झाल्यावर... तीन महिने... तीन चार महिने मे महिन्यानंतरच... दुसरा अटेम्प्ट सीएटीचा मे मध्ये हाये ना
दोन अटेम्प्ट हेत ना
होय... पहिला डिसेंबरमध्ये आता
हां
हम्म... बघू आता... पंधरा डिसेंबर पर्यंत म्हणतात हेत बघू काय होतं आता
हं
सिलेबस तर काय अजून नाही संपलेला... क्लासचा बघू आता दिला तर द्यायचं मग... पाहिला अटेम्प्ट... जमते.. जमतेय हाय हाय... होय होय... जमतेय... काय नाय हाय चांगलं चाललं... ते ह्याचं असत्यात आरं... पन्नास... ते पन्नास मार्काचे एन सी क्यु असत्यात पडत्यात... एक चाळीस पंचेचाळीस... पन्नास... पन्नास मार्काची असते रे एनसीक्यू टेस्ट
आउट ऑफ
अ.. तेच कि... पन्नास मार्काच्या अस्त्या... चाळीस.. पंचेचाळीस पडत्यात
हां हां... हो चांगलं हाय की... असं फुल सिलेबस लावत नाहीत काय टेस्ट
न्हायी... ती मंथ एंडला असते... ग्रँड टेस्ट असते... मग ती एक दोनशे मार्काची एन सी क्यू टाईप
दोनशे... दोनशे पैकी किती?
दोनशे पैकी आता एक झाली... त्यात मला एकशे साठ पडले
दोनशे पैकी एकशे साठ आले?
हा... एकशे साठ पडले
लेवल काय असत्यात?
ते आपली सीईटी लेवल... सगळी.. एक दोन हजार नऊ पासूनचे सगळे प्रश्न असत्यात त्याच्यात पि वाय क्यू... हम्म सी इ टी घेतात ते... क्लास सीएटीचाच हाय... जीएचं नाई एवढं काय त्याच्यात
तरी पण... जीए चं कव्हर होत असल... थोडं तर
कशाचं बोर्डाचं
ऊहू.. जीएचं घेतलं का नाई... म्हणजे सांगताना... आता हा क्वेश जेई ला येऊ शकतोय... ह्यात असं
हा... हा... तसं मॉडेलमध्ये हाय की... मग ते अ... एकदम शेवटला असतो तो प्रश्न... तीन चारच प्रश्न असत्यात... जास्त नसत्यात पण ते असं शेवटला अस त्याचं कनसेप्ट फ्युजन म्हणजे... तीन चार... लेसन मिळ... मिळून एक प्रश्न तयार होतोय असं ते आता मॉड्युल असते ना... मॉड्युल आहे... प्रत्येक सब्जेक्टला दिलेली दहा मॉड्यल हेत... आ सीईटीच्या दोनशे दोनशे प्रश्न हायेत... प्रत्येक लेसनचे.... टॉपिक वाईज
आणि थेरीचं कसं
थेअरीचं पण असतं मॉड्युल... ते आता देणार हेत आम्हाला अजून
एक्झाम वगैरे झाल्या का नाई कुठली
हा थिअरीची झालीय एक फिजिक्स ची झालती डिवेल नेचर वीस मार्काची जास्त थेरी ती थेरी एझ्माम आमची त्यात एक अठरा पडलेत आणि मॅट्रासिस ची झालती वीस मार्काची मॅथ्स ची वीस पैकी सतरा पडल्यात
ह मग ते असं ट्रिक सांगत्यात ना कस सॉल्व करायचं
हा ती एम सी क्यू साठी असते ट्रिक हा एमसीकी साठी ट्रिक आहेच की आता सगळी जस आता ते मॅट्रासिस मध्ये अ ऍडजॉइंट काढायची ट्रिक आहे टू क्रास टूची अ इकड तर क्रॉस करायची साईडची आणि राईट साईडची साईन बदलायची तसे ट्रिक पण असतेत सांगतात की ह्याच्यासाठी सीईटीला तेन
ति जे जास्त उपयोगी पडतय रे परत सॉल्व करायला.
ते नाही शंभर मार्काच आहे ना होय असते आता. परत परत होतेत आता डिवेल नेचर झालती मागच्या वेळेस पन्नास पन्नास मार्काची एमसीक्यू टेस्ट आता परत या गुरुवारी आहे.
आणि बाकी तुझ्यासोबत आहे त्यांचा स्कोर कसा आहे?
ते पण आहेत आता मी असतोय आता पुढच असतोय मी बसलेलं म्हण मग आम्ही पुढचे तीन चार जण आहे. त्यामधले असते बऱ्यापैकी आता हा रँक असतो की.
कितवीत आहे मग?
माझ फिजिक्स आणि थिअरी पेपर झाला होता ना वीस मार्काचा.
हम्म.
त्यात पाहिलाय.
बरं.
आणि बाकीच्या ह्याच्यात अ दुसरा तिसरा आहे. हे पन्नास पन्नास आणि शंभर मार्काची जी होत्या ना हा एमसीक्यू मध्येच की पन्नास पन्नास आणी शंभर शंभरचे एमसीक्यू होतात ना
हा.
त्यात अ पहिलाय दुसरा दुसरा तिसरा असतोय. आणि अ ग्रँटेस्ट ला माझा काहीतरी तिसरा रँक होता बघ ग्रँड टेस्ट ला. नाही नाही दुसरा दुसरा ग्रँड टेस्ट ला दोनशे मार्काचे हेजात. पहिला एक पहिला वन सिक्स्टी फायचा होता आणि मला वन सिक्स्टी पडले होते.
तुझं ऍडमिशन त्याच कॉलेजला ना अजून?
हा आता एम आय टी लाच ऍडमिशन.
ह ह.
ह फक्त एक्स्टर्नल घेतले ते पण आणि त्यांच्या इ टेस्ट ला जायला लागते बुधवारी आणि शनिवारी.
आणि कुठलं बुक वगैरे प्रेफर केलयस?
नाही नाही क्लासवाल्याने म्हणले फक्त ते मॉड्यलच फक्त कारण त्या मॉड्यलमध्ये पण सगळं आहे ना. पहीला थेरी येते की त्या मॉडेलमध्ये थोडी थोडी आणि श शॉर्टकट आहेत आणि मग नंतर एन पिक्यू चालू होते आणि थिअरीचा आणि मॉडेल हा क्लासचच मॉडेल आहे ते.
हा हा हा.
फी मध्ये सगळ देतात? त्यानंच
मग ते मारवल एक भेटते बघ ते बघ सॉल्व करत जा घे तुला काय काय जमते बघ त्यातलं मार्वल म्हणून आहे
क्शासाठी फिजिक्स साठी काय?
ते सगळ्या विषयाच आहे.
म्हणजे एकच आहे बुक का?
अ सेपरेट पण हाय आणि ते एक पण हाय असं पण हाय.
कंबाईन म लय मोठी असेल.
होय मोठठा हाय.
हम्म बघतो आता
मग आम्ही जिथं होतो ना क्लासला त्यांनी सांगितलेलं. कि मारवल मधले बऱ्यापैकी प्रश्न आल्यात. म हे आलते पण नंतर जेव्हा आमची एक्झाम झाली तेव्हा पण क्लास मधे सगळ्यांना बोलवलेलं तेव्हा सांगितलं हा हा क्वेशन आलता असं
हा तुला फिजिक्सला पडले होते चांगले पर्सेंटेज मग ते माहिती असेल ना तुला कुठं आलत काय.
हम्.
अह बघितल्या गत होती का नव्हती ते प्रश्न पण.
होतेे होते.
हा. मग सोपी होतीत का रे प्रश्न.
असं वाटत फक्त आपल्याला लेव्हल सोपे असेल पण तिथं गेले की ब्लँक होतयं. काय समजत नाही हा क्वेशचन कुठला होता.
लवकर आठवत नाही प्रॅक्टिस पाहिजे रे त्यासाठी.
हा हा हा तुला ते क्लासमधून नव्हतं मॉडेल तेन भेटलेलं काय.
आमच्या क्लासनं नाही दिल अ दिलतं की
हा
मग दिदीचं पण होत आधीचं ते खरं त्यात जुनं क्वेशन होतं सगळं
हम्म ते ज अ जुन लई अवघड आहेत जरा आता चोवीस पंचवीस ते आता सोडवते ना मी माझ्या मॉड्युलमध्ये हाईत. म्हणजे तुझ्या बॅचला जी प्रश्न आली होती ती पण आहेत माझ्या मॉड्यूलमध्ये नाही का. आता केमिस्ट्री म्हण आता काल एक झाली रविवारी.
हम्म
काल काल झाली बघ केमिस्ट्रीची सोल्युशन्स वर झाली काल. तर ती पण पन्नासची होती तर त्या त आता मला फोर्टी फाय पडल्यात आणि बऱ्यापैकी सगळे चोवीस पंचवीस चे असे प्रश्न असतात नाही का त्याच्यात आणि मॉडलमध्ये पण आहेत मग ती सॉल्व करायला गेलं ना ते सोपं वाटते आता चोवीस पंचवीस चे नाही का फॉर्म्युले ते हे सगळं बघून तेन फक्त कसं आहे आता ताजं ताज आहे म्हणून वाटतयं पण हा तेवढा आहे प्रॅक्टिस तर थेवायला लागणारच आहे. त्यासाठी टाइम लागणार आहे लई.
मग का अभ्यास कधी करतोयंस.
अभ्यास असच चालू हाय सकाळी क्लासच्या असाइनमेंट तेन करतोय. क्लासचं होमवर्क आणि असाइन्मेंट आणि एक एक दोन वाजूपर्यंत क्लासचे मॉडूल सॉल्व करतोय थोड थोड दहा दहा प्रश्न दिवसाला. मग होऊन जातय ते पुढची टेस्ट इऊस तवर सॉल्व असतय मॉडेल
हम्म हम्म हम्म रोज कर खर एकदम करायला गेले की होत नाही.
हा तेच थोड थोड थोडं थोडं करतोय. सगळं आता परत आजपसून आता डडी. डू एल नेचर करणार चालू
हम्म
मागच्या वेळेस तर झालीच होती फक्त एक टॉपिक राहिला होता आणि त्या टॉपिकवरचे काहीतरी पाच का सहा प्रश्न आले होती मग ते जरा पाच सहा मार्क गेलीत तेज असं झालत. म्हणून हाता ब
मग आता खरं दोन अटेम्प्ट आहेत दोन अटेम्प्ट आहेत त्यामु लेवल पण कशी काढतात काय माहत.
हा तरी पहिला आठे एकच आठेबा असं समजून द्या म्हणलंय सर आमची परीक्षा तसा अभ्यास करा. क्लास सर म्हणलं डिसेंबर पहिला अटेमप्ट आहे आणि एकच अटे शेवटत असं समजून द्या म्हणलं ह अभ्यास करा. दुसऱ्या अटेमला लैजन येतील ना परतज ते पर्सेंटेजध्ये हे होणार. ह पहिला आ टामला बऱ्यापैकी कमी येतील लोक ज्यांचा फक्त अभ्यास झालाय तेच देतील पहिला आखेन
का शक्यतो सगळीच येणार सोड-
हा.
अनुभव येणार ना.
हम्म तेवढा आहे. म आता बघ त्याचं काय होते. ज आपलं
उलट सेकंड अटेम्ट पहिला दिला तर सेकंड मध्ये समजेल तर पहिल्यात काय केलं तर आपण.
हा तेवढा आहे प्रश्न जरा कळतील नाही कस दुसरा अटेम म्हडरे एप्रिल का मे मध्येच असेल माझा आता डिसेंबर ला झालं. पण त्याच्या म्हणजी हाय आता बोर्डाची परीक्षा आहे जीई पण आहे ना जानेवारी.
हम् हम् जीईला पण काय दोन अटेन्ट आहेत सोड
हम्म हा पहिला देणार. त्यात बघू काय अस काय होतय.
हम् बघ ते मार्वल कुठे भेटतय का बघ.
हा बघतू की आता इथं घ्यायचं आहे रेफरन्स बुक जरा एकच घ्यायची जास्त नाही. एकक्ट्रा कस्ती साठी जरा
काय जुनं असलं तरी चालते सोड फक्त लय जुनं नको.
हम्म हम्म. हा ते तुझ्या बॅचचे प्रश्न तुझ्या बॅच पासूनचं पुढं
हा.
हम्म.
माझ्या बॅच पासूनची मागचे सगळे क्वेश्चन असले तरी चालत्यात त्यात
हा काय.
म्हणजे आता. न जुनं घेणार आहेस म्हटल्यावर जुनं आता तुला दोन हजार एकोणीसच दिलं तर कसं चालेल.
हा हा हा हा बरोबर. बघतो त्यात कित कोणत्या कोणत्या वर्षातले प्रश्न तेन आहेत ते बघून घेणार.
ह तिथं दिलेला असते या या वर्षी हा क्वेश्चन आलता.
कोणता?
त्या मार्वल मध्ये रे त्या क्वेश्चन समोर दिलेला असतय हा.
हम आहे ना भाऊ आता ह्ये आत केमिस्ट्रीचे दोन कॉऑर्डिनेशन कंपाऊंड.